हॅलो हॅलो
अगं कुठा हाइस ग?
अगं ऐक की ग स्टँड वर हाय.
कुट कुठ हाइस ग?
स्टॅंडवर, स्टॅंडवर.
मी म्हणाले कुठल्या बँजोतच गील्यास का काय असं काय खाड खाड खाड आवाज यालागलाय.
आग स्टँडवर हाय चाललोय जेवलिस? होय घरला चाललोय. जेवलीस काय?
कितीला गेलतिस, नाहि आजुन तु?
नाही आजुन घरात जाऊन
हा हा
काय कराल्यास?
काय नाहि बस लोय मी म्हणलेय हेच्यावर तुझा नंबर कुठला रजिस्ट्रेशन हाय मला कळना झालता ग.
हा हा. निधु, हरी
मं हाय झोपलाय हरी.
हा हा. निधु?
स्कूलला गेलाय.
हा हा जिजु आल्यात व्हय?
दिदे
थांब हं दोनच मिनट
कसलं बारी
यांना फोन केलतासा?
जीजू आल्यात होय?
वय आलेत की.
तीन महिन्यांनी यायच असते ना जीजू जाऊन तीन महिने झाल.
नाही दोन महिने झाल.
हा हा.
लगेच आल्यात ग परत सुट्टी मिळणार नाही म्हणून सांगिटल्यालीत म्हणू आल्यात.
हा हा तेच म्हणालोय परवा तर जीजू गेल्यात तीन महिने कस काय झाले.
हम्म.
तिथ पण काना
गेलं काय कधी आलेत पप्पा काल आलेलेत नव.
होय काल आल्यात की तीन वाजता.
हॅलो हा हा येणार आहेत काय बरं?
हायत हायत बरायत. जिजू आल्यात तर ये कि म मांगूर ला -
होय येनाराय बगुया. आज जरा रेंदाळला यायचं म्हणालोय त्यांना जरा कडा कडा घ्यायचाय ग हातातला.
हा हा.
बघुया काय म्हंत्यात.
चालतंय आलीस तर ये म आज.
हा हा.
काय म आणि?
काय नाही बई बसलोय बघ. हे असं काही खुळ्यासारक काय दहा मिनिटं बोलत बसायच काय?
बक्की रोज एवढे बोलत नाही.
हे बराय.
बोल आता कायतरी बोला.
तेच की. अस म्हणायच. किती मिनट दहा मिनट काय? किती मिनटं बी चालतय.
नाही दहा मिनटं दहा ते अकरा मिनिटांच्या आधी असाय म्हण.
बाय बाय बाय लई बलायते.
आपण आपला प्रस्कार जर बोलत असते असं बोलायच नाही दहा मिनट तेन.
मग काय बोलायचाय.
असं ग आपलं कुटुंब परिवार किंवा रेसेपी. - पी, प्रवास असं असं बोलायचंय ते. मग काय आज? ला परवा गोकाकला गेलेलो?
हा.
वरण बघून परत आलोय. पाणी नव्हतं. पाणी नव्हतं अग शेतात चेंबरला कस पाणी असतय बघ.
या
तस बघून मी घरला अलोय.
का मैत्रिण मैत्रिण गेलतासा काय?
हा आणि रील बघून गेलेलो ग असं आम्हाला वाटलं की किंवा आता पण आंस असल पाणी अस म्हणून आम्ही गेलो? जरा जाऊन बघतोय तर पाणीच नव्हतं.
अगं बाई किती किलोमीटर आय मंगुरातून?
मांगुरातून किती किलोमीटर हाय ग? लई लांब हाय बाई इथून आम्ही कसं केलतो सांग मांगुर ते निपाणी निप्पाणी ते चिककोडी आणि चिकोडी ते गोकाक
कसं गेलतास बस न?
होय. आधार कार्ड ग. होय. कर्नाटकात असच आहे.
अगबाई! भारी आहे की ग.
व्हय. अगं मुलांना पण आता बस न सगळं मोफत झाल.
भारीच कि गं.
हाय तुम्हाला नाही. फक्त कर्नाटक वाल्याना. तिकडं हा प टिकिट आहे गं.
होय आमच्या इकड हाफ तिकीट आहे.
पण आता वाढलय नव्ह आणि?
आं?
वाढलात नव्ह?
नाही नाही. नाही नाही. हाफ टिकीटच आहे.
हां हां.
फक्त लेडीजला.
हा हा.
हां,
हरी काय लई वांड झालाय म्हणून?
व्हय बाई. लई वांड झालंय.
गणू सांगालता लई वांड झालाय.
वय गणू घेऊन फिरालता इकड तिकड त्याला. इकड तीकड घेऊन फिर म्हणतो निस्ता. हायेत तिने जरा फोर व्हीलर रिपेरिंग करायला गेल्यात.
हा हा. काय नही. बरिस?
आई? आई घरी. आता कितवीला जातीलस?
आता क्लास करालोय गं, ते डी सी एस चा कोर्स करालोय.
हं.
मग नऊ ला येतो, बारापर्यंत जातो.
मग आता क्लासमध्येस व्हय?
नाही नाही. आज जरा लवकर आलो ग. एक तास असते. पण बाकीची पोर आलीत की आम्हाला उठायला लागते ना मेन.
हां.
कोन नसल तर म ज्यादा टाइम करतोय.
एम एस सी आय टी करायलास? एम एस सी आय टी?
बेसिक टॅली जी एस पी एक्सेली पण असत सगळ.
डी ओ ए, डि ओ ए?
डी सी ए.
डी जी ए व्हय?
डप्लोमा ऍप्लिकेशन कम्प्युटर गं.
हां. म आता अजून किती दिवस?
अजून लागल महिना लागल.
सानिका कधी येणार?
दिदी येईल कि पंधरा ऑगस्ट आहे तो म्हणलेली बघू आता कधी येत
हम्म मला पण परवा म्हणाली सोड पंधरा ऑगस्टलाच
हम्म मामांचा श्राद्ध आहे ना तेव्हा
हा
मामांचा श्रद्धा त्या दिवशी आहे का?
होय पंधरा ऑगस्टच्या दिवशीच आहे.
मग हे येते मी मी पण पप्पांच्या श्राद्धलाच की दोन दिवस राहायला यायचं
हा हा चालतंय
हम्म
निजु भाई काय पटलाय परवा हरी हरी
होय बाई पडलाय झोळीतुन
लागलेय काय?
नाही
पडलाय तो वरण डोळे काा तर निसत नाहीसत
हम्म
स्वयंपाक ते ना आवरलं?
नाही अजून मोमोज केलेले बघा
ह
अजून ते मोमोजची रेसिपी काय नाही बघ फाईन चॉप करायचं ह कायच आपलं कोबी
हा
कांदा परत ढब्बू गाजर
हे सगळं एकदम बारीक बारीक बारीक करायचं. त्याच्यामध्ये बारीक बारीक बारीक मिरची घालायची. मग नंतर अद्रक लसूण.
ह काम अ कोबीन बटाटो मिरची काय काय
बटाटो नाही बटाटो नाही
हा
गोबी ढबू
हा
कांदा गाजर
हा
हे सगळं हे करायचं फाईन चाप करायचं. आणि फाईन चॉप केल्यानंतर तेल गरम करायचं. अ अदरक लसूण ची पेस्ट मिरची कुठून टाकायची थोडीशी हिरवी.
हा हा
आणि मग ते सगळं मिश्रण त्याट टाकायचं. हलवायच हलवायचं जरा असं सोया सॉस काळ्या कलरचा सॉस असतो ना ते तो टाकायचा मग ते टाकल्यानंतर ओरगिनो चिली फ्लेक्स टाकायचं.
काहिली
मग ते जर असं हे करायचं. दडवून ठेवायचं त्याला जरास वाफ येऊ द्यायची शिजते.
हा.
ग त्याच्यानंतर मैदा मळून घ्यायचा मैदा्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे ते त्याच्यात भरायच आता मी चीज मोमोज करायला मग मध्ये मध्ये मी चीज घालाले त्यात.
हा हा.
ह मग काय करायच त्याला वाफवून घ्यायचं वाफवून घेऊन तुला तळाय तळतेल पाहिजे, असला तर मग त्याला तळायचं.
ते यासन्या वाफवायचं असते नव्ह?
हम्म.
तू काय करायलास तळाल्यास?
आता पहिला मी वाफवणार आता माझ सकाळपासून तेच करालोय तरी पण माझ पाडालाय.
हो
हम्म. घरी लय पेडतोय ग करू देत नाही काय.
बाई अजून एक दोन जाणार आहेस होय जिजू़सोबत आणि?
जाणार होतो कॅन्सल झालं पाऊस लय आहे.
होय पाऊस आहे सोड.
मग आणि काय म्हणतेस? किती मिन किती मिनिट झाले हा ठीक आहे गे.
चालतेय ठेवू काय हा ठेव.